हां मला काय म्हटली माहित काय म्हणजे नां विषयन निगला ग मी म्हटलं ते पण कोलत चांगला आहे रको तरणे रत्नाचं पुर काग काय झालं तर मग तिला चौकशी कराय निकिताच्या माग लागून लागून राहिलो मा मज कर तीला तर एक पण कोण तिला मेसेज कर ना म्हजे हिज्यासाठी ग तनुजानी ह दोघी जण घेतले अस तिथ अस तस म्हणून अस तस झाला विषय मी म्हणलं मग त तु म मनल हिला तूशाला मी मनल तूशाला त्याला मसेज करायचं मग तुझ तू कराला नवतो मेसेज. तर म्हणली आता तू तुम्ही त्यांच्यावरती जा आम्ही तुम्हाला मग मला सांगायचं. तू त मी केलं असतो रत्नाला मेसेज आणि सांगितल असतं म्हणज तुम्हाला तर म्हणली असं तसं ती पोरं पण काय तर चांगलं कराल की त्यांच्या त्यांच्यात करत्यात त्यांना सांगत नाहीत हेनी पण त्या पोरांना मी अगं तिला हजार वेळा सांगितलं अग आमच न त्यांच बोलण नाही आमची फ्रेंडशिप या तरी पण एकच गोष्टीवर, सुर राहते की तुम्ही तुम्ही असं का करताय तुमच्यात हजार वेळा सांगून झाले की पोर काय वागल कश होय होय बरोबर आहे तुझं अस नको कराय पाहिजे त पोरत चांगली नाही फ्रेंडशिप थोडा अस म्हणत्या आणि परत थोड्यावेळानं म्हणत्याय की तुम्ही असं कशाला केला, म्हणजे त्या पोरांना पण सांगत जावा असं मुस्काड फुडू वाटतय का नाही फडाफड तीज,
काय केलंय म्हणायच आणि -आणि आमचा त्यांचा संबंधच म्हटलंय म्हणायचं.
असं म्हणतोय की त्याच्यावर होय- होय म्हणत्या बरोबर आहे संबंध मिटव अस- पोरं असण्यापेक्षा नसलेली बर असल्या असं म्हणत्या. मण दुसऱ्या बाजून काय म्हणत्या शिव्या नाही दिलो ग पोरं नसलेली बरी अशी मित्र हा अशी म्हण दुसऱ्या बाजून काय म्हणत्या की, अं कशाला तुम्ही असं करताय असू दे की शेवटच होत, आता कुठं परत कोण मिळणाराय भांडणं मिटवायची. मी म्हण अगं भांडणं मिटवण्याच्या लायकीच तेनी वागलीच नाहीयेत.
ते लायकीच नाही ती मुलं
आ मग -मग तिज्याकडनच मला कळलं आदर्शच तीन हजार मध्ये ऍडमिशन झालंय म्हण फक्त, युनिव्हर्सिटीत.
आदर्शच तेवढं?
तीन हजार मध्ये फक्त ऍडमिशन झालय.
व्हय... आणि ह्यांच दोघांच?
त्यांची फी असणार, आदर्शच कास त्यांना खालची एकदम
हा आदर्शाची खालची कास्टय सोड, कास्टमधन आलं असल काय तरी, तिझं. जाऊ दे
खर आणि हिला सांगून पण पटत नाही, अगं हजार वेळा सांगितलं तरी आणि तेच रडगाण लावत्या.
काय सांगत बसू नकोस सरांच्या बद्दल पण तिला काय सांगत जाऊ नकोस.
म सांगितलंच नाही की मी म्हणलो ग. हं यांच्यात मी म्हणल हेच्यांहेच्यांत म्हनत्यात मी म्हणलो, आम्ही पण सरांचे स्टुडंट आहे म्हणलो आणि ती- ती पोरा पण सरांचे स्टुडंट- तू पण सरांचे स्टुडंट आहेस म्हणलं मी म्हणलं आम्हा चौघींच्या पैकी एकिला पण त्यांनी अजून पर्यंत मेसेज केली नाहीयेत किंवा फोन केली नाहीयेत किंवा साध विचारली पण नाहीयेत की तुम्ही कुठे ऍडमिशन घेणार आहे किंवा काय करणारय पुढं किंवा काय झालंय मार्क किती एकटीला पण विचार म्हणज होय अगं आम्हाला तर कुठे विचारल्यात आम्ही पण स्वतःच भीक मागत त्यांच्या माग फिरला अशी म्हणली म्हणजे तिच्या पण मनात त्यांच्याबद्दल रागच हाय.
तरी पण रे तरी- पण तस नाही सांगत जाऊ नकोस कारण हाय कनि नाही सर त्यांच्या घरी तेन जात त्या त
होय -होय माहित आहे सोड मला ते
ति सो मला
होय माहित आहे की, मी- का माहित आहे की, मला ते तिच्या पप्पा आल तर बघाय गेलतितं
हा म.. आहेत तेच म.. मी तुला सांगाल
मी असं काय वाईट बोलल नाही ग मी वाईट बोललच नाही मला माहित एकटी सांगते ना तिझ सरांचा बॉनंड कसा मी फक्त एवढंच बोललत की आम्ही पण त्यांच्यासब पण सगळांनी आमच्या बरोबर असं वागल आणि त्यांच्याबरोबर असं वागलित येवढं सांगितलं मी फक्त होय म्हंटली आमाला पण तसच केल्यात असं तस होय म्हणलं बाई मी निकिताच काय विचारलीस का ऍडमिशनच तर म्हणत्या निकिता आपण काय नाही म्हणते आता ऍडमिशन घेणार मी म्हणल असं का म्हणत्या कशाला वर्ष वया घालवली तर म्हणत्या आम्ही हे तिला गेल्या वर्षीच बोलून बसलो म्हणत्या का वेळ वाया घालवला तुझा आणि म्हण बरोबरच हाय वेळच जर तिला ह्या वर्षी पण ऍडमिशन घ्यायचं नव्हतं मग सीई
द्यायचे पैसेच कशाला भलवायच कनि
एक वर्ष वया गेलं तिनं गेल्या वर्षी जॉब घेतली असती तर आतापर्यंत अकाउंटिंग टॅलीबिली करून एक वीस वस हजार जॉब घेतली असती बाळा आतापर्यंत तिला वर्षभरात कवडं कमला
तेराशे तेवढं दिले तेरा अशीे निमी फी गेली असती कणी
बघ कि तर सांग म्ह खुळ्यागत गेल्या वर्षी जर तिला करायचं मग म्हणते एमसीए ला एवढी फी भर अरे फी भरायच म्हणत नाहीये म्हणलं मी तिला जर ह्या वर्षी एमसी करायचच नव्हतं ना तर तिने वर्ष वाया घालवायच नाही ना
छे इथं आणि युनिवर्स सिट सश
हा गेल्या वर्षीच वेगळंच, गेल्या वर्षीच पधराशे च सीट तिचं ते सहाशे म्हणजे ते दोन हजार ह्या वर्षी दोनज हजार म्हणजे तीन तीन हजार धरून चाल खाण्यापिण्याचा येण्या-जाण्याचा. सगळं मिळेल, सहा सात हजार रुपयेला गेल तिचं. म्हणजे एक महिन्याचा पगार तुझा दोन दीड महिन्याचा.
आपण असलो असं मी तर एम सी करायच नस काम तर केलं नसतो मी.
शंभर टक्केे. बरं ठीक आहे मी एक वर्ष तरी घरात आहे एम सी ए करायच मला एक वर्ष जर घरात आहे, ना मी तर मी एक वर्ष शंभर टक्के कुठ जॉब करत अभ्यास केल असत बघ.
अवघड आहे बाई, अभ्यास करतय ना काय नाही काय
बग की. मी पण तेच म्हणलो मग एक वर्ष वाया का? एक वर्ष नाही, त तनुज म्हणजे तीन वर्ष वाया घालवलं म्हणज ति म्हण होय ते स्टॅट एक डिग्री मिळाली होते. ते एक ठीक आहे ग पण दुसऱ्या वर्षी तिला सीटी तर नव्हतं ना मिळणार नाही घ्यायचं ना तिन
पण तिथं दोन वर्ष च गेली ना दोन तीन वर्ष गेली ना तूझ?
तीच की तिथतं दोन तीन वर्ष त्यांनी ती हेच्या पण त्याच्या आधीची आहे बाळ वर्षाच्या. वर्षा एक वर्ष गॅप वर्षा एक वर्ष गॅप टाक. कोण. या वर्षी असवायला आलाय.
व्हय.
म्हणजे ती आता डिग्री करून दोन वर्ष जॉब करायला पाहिजे म्हणजे ति चार वर्ष वाया गेल्यात.
आ तुला काय नाहीच आहे वेळ सोड कोणत असल्या असते तर
खोळी आणि पाच हजारच्या पगारावर बसल्या बाळ तेव्हा पण ती जेव्हा तिच
सोड पाच हजार तुला पाच ऐक की पाच ह तीला बरोबरचत होतं इथे येतच होती दोन एक ला एक
मग तेच ग तितलं ठीक आहे ग पण जर बाहेर तिचेे तेव्हा वाय डी पडलेली कि नाही मग तिनं बाहेर केली असती तेव्हापासून जर जॉब तीन चार -वर्ष नाझिया वीस वीस हजार न
व्हय व्हय किती झालं असत? वय घेतली असते सन
मग तीन तीन लाखाच पॅकेज झालं असत वर्षाला तीन एके तीन दिवसात नऊ तीचा काय खर्च असणार होता घरात दिली असती. तिच्या स्वतःचा संघ पाच हजार ठेवले असती. बाकीचा पंधरा घरात त्यांची बोलली ती बोलणी ऐकून घ्यायला लागली
तेच की बाय.
अग त्या स्वातीला तर स्वातीला अकरा हजार पेमेंट होतं अकाउंटिंगला.
व्हय. करून एक वर्ष आहे, आपल्याकड तर आपण कस राहायला पाहिजे, कणी
होय ग होय आणि ती नाही सीईटीला तरी अभ्यास करायला पाहिजे हो बघ आणि वैष्य काय म्हणून आणि घरातले बोलत्यात मला अस मला
म तुला माहिती आहेय तिच्या्याबरोबर केले
ते ज्यामुळ पण झालं पण स्वतःच्या आयष्या वाट लावून घेतलं हे या बाबतीत पण ग.
या बाबतीत पण अस.
आणि घरातले बघ की आणि त घरातले बोलते. त्यात म्हणून रडत बसायचं काय अर्थ हाय मग चुक आपली हायं आपणं रडायचं नाही मग
तेच घरात बघ ते घरातले पैशांबद्दल तेन बोलत्यात. केवढं पण काय पण करत्यात. तर ही पण बाहेर जाऊन मग कमवून आणून दिली असती कीणै ग.
अग व्हय. तिच ना पंचवीस सव्वीस हाय आत्ता. मग घरातले बोलणारच.
आता आपलं एकवीस वय हाय. एकविसाव वय हाय तरी म्हण तर घरातली
व्हय ते तर हाय शंभर. सगळीच म्हणत्यात.
तेच ग.
हूं
आणि हिला बघ. म्हणजे लई मंजे लईच खरंच स्वतःच नुकसान करून घेतलीयास. सव्वीस वय हाय बाळ तुज आता.
असं व्हय, असू शकतय.
या.
काय?
तो सर तर तुझ, तो सर तर तुज चांगला बघत नाही.
व्हयचं कि बाई तिला आपण किती सांगितलो कनी स सांगू नको तरी
बघ की बाई. होय.
त्यानंतर काय आपण सांगितलंच नाही. काय कर - -
आणि त्यात तर ति माझ्याबद्दल तर माझ्याकडे बर तर काय केलं तुला माहीतच आहे त्याच्यावर तर माझा - - असं डोकं - - मला असा रा असं तिचं तोडच बघितलं तर मला मुस्काट दवु - -
सोड जाऊ दे
मी म्हण मी बोलणार होत ग तिला बोलणार होत तिला काय तर मला यो बोलू नको म्हणला म्हणून गप बसलो नाहि मी लई लई बोलणार होते तिला.
काय बोलू नकोसे जाऊदे तिकडं काय तर करू
व्हय.
ब हे ऐ हे म हे सांगायच होत हा बघ मी फी तेन हॅलो फोन लावलो सरांना आणि तवा - - आणि तव्हा एकदा पहिला मी फोन केल उचली नाहीत. मी - - त त्याचा फोन वर्ण फोन केलं म मग त्यानंतर निकिताच्या फोन व केले तिने फोन त्याआधी म फोन म्हणजे उच तु सगत म्हणून म मी म्हटल मेसेज करतो सरांना आणि तू ते आल्यावर त्यांनी पैसे तर मग मेसेज केलो मी क्लासवर आलतो आणि निकिता कडे फी दिलेत ते घ्याच तुम्ही अस केलय मेसेज त्यानंतर फोन पण केले तनी की त्याच्या फोनवर फोन केलेत बोलायला छोड हे मेसेज केलेला अजून सीन नाही व्हय
चल आता ठेवाचं
कशाला फी दिली बा
आज सकाळी काय तर हे टाकलेत मला हे एन एन सी पी क्लास सब्जेक्ट जावा सी सी पी पी पायथॉन सीन वर सोडले म
व्हये मला तर ते येतच नाही बाई कराय ते
ते मला मला पाठवलं सिनू केलं सोडला तर झालंय म्हण मला आमच शिकून झालंय कसला ते पाठवलं
सो फी तिला संबंधच मिटवायचा आणि सोडून द्यायच तिकड जाऊन येते ब मी काही बोललो नाही मी काहीच बोललो नाही मला रागच आलता बाई फय फो
होयच की आता तुझ तू फोन केलतीस म्हणल्यावर तुझ्या फोनवर परत फोन कराय पाहिजे का कोणतरी मारालाय म्हनून ह्यासनीफोन करावा बघ
बघ के मला हेच रागायला म त्यानंतर मी काय केलं माहतीय काय मता निकीताकडे फी द्यालोय घ्या तुम्ही एवढंच बोललोय बघ त्यापुढे मी काय बोललो नाही आणि त्या लगेच मी निकिता कडे फोन दिलो असं केलोय बाळ मी पण मला रागच आलता काय असं मग काय कशाला बोलू मग मी पण तेवढं जे बोलायचत मी बोल दिलो आणि म मला पण राग चालता की मला फोन त्यांनी तिला फोन केल्यात लगेच
क राग येणारच काने सांग आणि त्या दिवशी पण मी किती फोन केला मला परत कॉलबॅक अजून केली नाही साध विचारली पण नाही बाई त्यांनी का फोन केलतीस म्हणून
जाऊदे मॅसेज. तरी करायच रे एकदा तरी.
तेच की आणि तेव्हा पण तुला म्हणल बघ मी सरांना सांगणार आहे असं तस. तवा पन तुला त्याच बोलण कस हॅलो हॅलो करत करून फोन कट केली ते पण मला खटकलं. मग आणिना यांच्यावर विश्वास ठेवा फोन कट होईल ना अ मी परत फोन करतो काय कट झाला.
या कार्यावरच.
हा परत इथ परत मी एकदा करतो मग तू एकदा. म्हणजे तीन तीन कॉल होतात आज आपलं.